हॅलो ते उचललेलं काय कळतच नाही.
हा आणि हे अरुष काय करायलाय? त्याची तब्येत कशी आहे?
आहे, आहे व्यवस्थित आहे. आरुष झोपलाय बघा. ऊशर झोपलाय, अंघोळ घातली मी त्याला.
हम्म. आणि त्याची म्हणजे तो बारीक खूप झालाय असं वाटत नाही?
नाही, नाही बारीक नाही झाला तो. त्या तेजी उंची वाढल्या, वजन एक किलो वाढलंय त्याच उलट. वजन चेक केलं की आम्ही दवाखान्यात नेऊन. त्याची उंची वाढल्या. तुमची मुळ की नाही
हं.
तसं दिस
दिसत नाही. होय, होय, होय.
हा डोळे बीळ आत गेल्या गत.
हम्म, हम्म, हम्म.
झोपला की दिसायला लागल्यात. आम्हाला वाटलं की हे काय वजन लई कमी झालंय, पण तसं नाही. वजन आहे बरोबर.
बरोबर, बरोबर.
तरी आठ होतं नऊ झालंय.
बर
होय. नाही, त्याचा आहे सोडा व्यवस्थित फक्त टायमिंग वर नसते जेवण.
हा हा हा नाही मुलांचं नाही. एक एक असतात आया म्ह हे काही असतात असे स्ट्रिक्ट असतात की नाही ह्या वेळेला हे घातलंच पाहिजे.
हा बोल कि उद्या व आपल्या ह्या निकिता वहिणी करत होत्या बघा.
निकिता दिदी होय होय होय. निकिता दिदी, पण खूप केलं विराजसाठी होय की नाही.
अजून पण करते ती.
आणि विराज कणी असं जरा म्हणजे त्याला ताप वगैरे लगेच येतोय त्याला पण पाणी बदल... ज चालत नाही किंवा.... साबण बदला तर चालत नाही तेल बदललं तर चालत नाही असतंय सोडा.
ते बॉडी सेन्सिटिव्हटी असते आओ प्रत्येकाची सेन्सिटिव्हटी... ते असते ना बॉडीला
बरोबर
तेच आता मग सगळ्यांना सगळे तंबाखू खाणाऱ्यांना कॅन्सर झालाच असत ना? सेन्सिटिव्हटी तंबाखू खाल्ल्यावर कोणाला कॅन्सर व्हायच त्यालाच होणार असं असत, त्यामुळे तस झालं.
हम्म. आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे सा
अभ्यास अभ्यास लई मस्त चालय...
फास्टच. स्पीड मध्ये एकदम
म्हणजे कसं असं वाजतय म्हणून आम्ही करायला घेतलो काय अभ्यास. केला सोडा निम्मा झालाय, पण कसाय असं अवघड काय वाटतच नाही आहे, त्यात
म्हणजे तुमच ब्रेन मध्ये त्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. ना म्हणून आओ..
हा काहीच नाही हो नाही.... एकदा वाचलं की समजायला लागलंय असं काहीच नाहीय जसं थर्ड इयर ला होतं की नाही. अस अजिबात नाही हाय. थर्ड इयर ला एक असं पूर्ण विषय कमी होते
हम्म पण कन्सेप्ट डीप होते एकदम.
ह ते पूर्ण लॉजिकली अस लिहायचे होते ना पाठांतर करून येतच नाही ते लिहायला. पण तसं आता फायनल इयर तूला नाहीये एकदा वाचलं की नाही? त्या औषध गोळ्या सगळ्या लक्षात राहत्यात. ते औषध गोळ्या लक्षात राहायचं रिजन म्हणजे आ की अ प्रॅक्टिस ला जात होतो कि नइ त्याच्यामुळे झालय बाकी काय नाय ते समजतय ना लगेच पेशंट बघितल्यामुळ काहीच नाही ये आहे बाकीच आणि अस वाट वाटालय काय आता रट्टा मारायचा एकदा वाचायचं एक एक एकदा वाचून किंवा नोट्स काढून मी ठेवलेले. ज्याच्या अर्थ कळत नाही तेवढं ते अंडरलाइन करून त्या शब्दांच्या अर्थ लिहून ठेवलेले. एवढंच केलंय असं रिव्हजन कराय नाहीये मी आजू अजून रिव्हजन आता पुढच्या महिन्यातच सत्तावीस जून एक्झाम ला यायचं निवांत होतय. होय आणि आमचे एक्झाम फॉर्म कि ऑनलाईन भरणार आहे ते एक बरं झालं नाहीतर काय ते प्रिन्सिपल आमच शिव्या देणार.
ही ही ही
हेच की आओ माझी क्रॉनिक अपसेंटी आहे ना. माझी तब्येत तुम्हाला माहितीय काय काय झालं होत. त्यामुळं मी नाही जा नाही गेलो ते सर काय म्हणतात म यायच तसच त्याला काय होतय असं जरा पण काही लॉजिक लावत नाहीत. इथं मी सांगितले तसं व्हायलाच पाहिजे अस त्यांच त्यामुळे मग ते जरा किळस वाटतंय त्यांच कोणाय कोत कोणत्याच अ एचओडी बरोबर पण पटत नाही प्रिन्सिपलच
हं.
जरा वेगळेच दुनि्यात असत्यात ते.
ते असं मे मेंटलली फिजिकली स्ट्रॉंग असतील ओ.
अ त्यांची मुलगी जरा हे आहे मेंटली वीक आहे.
वीक आहे? आणि ते स्वतः
ते पण तसच आहे वाटत म्हणून असं चिडचिड करतय. नाही हो ते बीएच एम एस डॉक्टर आहेत. बीएच एम एस, एमडी झालंय त्यांच.
मग मग तेच म्हणजे मी उलट ते मेंटली स्ट्रॉग असतील मे बी असं वाटतेय.
मेंटली स्ट्रॉंग असणारच ना नाशिक युनिव्हर्सिटीचे डीन आहेत ते.
बापरे.
त्या कॉल ते पूर्ण युनिव्हर्स चे डीन आहेत त्यांचा तिकडचा कारभार आमच्या कॉलेजचा कारभार जास्त असणारच की त्यांना.
बरोबर, बरोबर.
लई चिडचिड करत्यात सर. अस बघितलं की त्यांना चिडचिडच होत्या आमची पण. अस असली चिडचिड म्हणून आम्ही तिकड जातच नाही जाऊ दे म्हणते तिकडं जायचच नाही. असं लांब होऊन जातय आम्ही लाम चा रस्ता हू शोधतोय वा वॉशरूम आमंच तिकडय ना.
हं.
दी जवळ हाय. हो ते त्यापेक्षा आम्ही लांबून जातो जवळून नाही जात.
कायम असे सीसीटीव्हीमध्ये ते झूम करून बघत असतात विद्यार्थ्यांना काय करायल्यात.
नाही त्यांच्या हाताखाली खूप जास्त वर्ग आहेत ना म्हणजे खूप जास्त ऑर्गनायझेशन त्यांनी हॅण्डल कराय लागते त्यामुळे मी तिथं तशा असतील...
होय आधीपासूनच आहेत ते तशी ज एकोणीशे ब्यांशी पासून ह वर्गात आस आमच्याच कॉलेजमध्ये शिक केलेत त्यांनी... आमच्या कॉलेजमध्ये अस त्याना सुद्धा ते असंच डॅबीसच होतं मला
हम्
सर त्यांच्या बरोबरचे जे शिक्षक आम्हाला शिकवायला येतात ना एच ओ डी त्यांनी सांगितलं आम्हाला त्यामुळे त्यांच्याकडे एवढं ल तस द्यायचं नाही प्रिन्सिपल बोलतातच असं म्हणून सांगितलंय ऑल
हा हा हा हा
बोलत्यात बोलत्यात इतकं बोलत्यात की नाई आणि शेवटी सईदेत द्या रे बाबा सई द्या यांना
ते, ते प्रत्येक प्रिन्सिपलच तेच काम असतंय की वर्षभर मुलांनी जो त्रास शिक्षकांना दिला तो सगळा भरून काढतात काय. आणि ज्यावेळी आमच्या अंगातन पूर्ण त्रास होतो त्यावेळी म्हणतात आना जर्नल साईन करून देतो.
साइन तर ते शेवटी करतातंच. काय त्याशिवाय त्यांना पण पर्याय नई आमंन तर अजिबात
आणि मल्लू मामा वार हा मल्लू मामा वारलेलीत कि नई त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी आमच्या कॉलेजमध्ये पॅरेंट्स विथ पेरेट्स क्रॉनिक उपसेंटी वाले आणि अ -एक असं सेमिनार पण होता. ते सेमिनारला सगळे प्रेझेंट रहायचे होते विथ पेरेंट्स. आणि तेव्हा आम्ही गेलो नव्हतो त्यात आमचं क्रॉनिक... मध्ये नाव आकांक्षा पण क्रॉनिक मध्येच आहे ना. ती पोरगी मी जात.. नाही म्हणून जात नव्हती.... दुसरी गोष्ट ती हॉस्पि..... ठेव करून एवढी दमायची
हम्म कि नाहीच होत..
नाईट इव्हनिंग एवढं कोण करते ती खूप केल्या सोडा त्यामुळे... ती येत नव्हती? मगं आता हे जेन्युल रिझन नाहीे ये
होय तुमच एक ठीक आहे ना कि.. तुम्हाला तर डॉक्टरची एखादी चिट्ठी तर देता येईल काका तर सोबत येतील तील
हेल्थ इश्यूस आहेत.
हम्म
तिचं तसं काहीच नाही आहे. मगं त्यामुळे आम्ही गेलोच नाही आणि आम्ही तिकड होतो मेन म्हणजे गावाकडं... आणि जे आले नाही.. त्यांनी तीस तारखेला यायचं होतं. तेव्हा पण नाही गेलो कारण क्रॉनिक अपशंटीवाल्यांना बोलणारच म्हणलं... तोंड लक्षात ठेवणार बोलून नेम क काय होणार आहे
होयंच की.
मम्मीला घेऊन जाणार होतो. कारण आबांना पाठीत दु... िकलत तेव्हा सडक भरलेली
हम् हम् हम् हम्...
नंतर मग चार पाच मुली ज्या आम्ही क्रॉनिक च्या बसच नाहीये. असे खूप जण आहेत सोडा क्रॉनिक मध्ये भरपूर म्हणजे एक दहा तरी असतील. क्रॉनिक मध्ये म ते सगळ्यांनी आम्ही डिसाईड केलं. या आम्ही तर नाही जाणार मग मी का जाऊ दे नाही गेलेल बरं आहे कारण तिथं एक एक असे असे असे लेक्चरचे सर बसलेले की ज ज्यांना आम्ही तोंड पण दाखवलं नाही.
तुम्ही सरळ गेलां समोर गेलेलं तुम्हाला माहीतीच न
कारण आम्ही इचओडीचीच फक्त लेक्चर केल्यात बाकीच्याचे केले नाही आहेत.
हम्म हम्म हम्म हम्म
आणि आम्हाला भेटलेलीच सुद्धा ते शिक्षक जे ज्यांच आम्ही लेक्चर केलं नाही त्यांच म्हणजे मी आधी हाच फ्रॅक्चर व्हायच्या आधी सगळे लेक्चर केल्यात सोडा. फ्रॅक्चर झाल्यानंतर तर मी ते बंद केलो ते बंदच केलो. ते सर विचारत पण होते. ते वर्गातील ऋतूजा का येत नाहीये? तेव्हा मी सरांना पर्सनली तिथं भेटलेलो पण लडगे सर म्हणून नाहीत. ते एकदम स्ट्रिक्ट आहेत काय आणि त्यांना अस तसल काय चालत नाही. अ ते समोर बसल्यावर त्यांनी काय वाटल तीच मुलींना टोमणे मारत्यात. ते मुलीना टोमने मार ते म्हणून आम्ही गेलोच नाही काय पण बोलला तर मम्मी समोर ते कस वाटतय त्यापेक्षा नाही गेलेल. बरं
होय
त्यांचं लेक्चर असायचं बुधवारी सव्वा तीन ते सव्वा चार शेवटच शेवटून म्हणजे शेवटच लेक्चर झाल्यानंतर त्यांच एक्स्ट्रा असायच. बुधवारीच फक्त अन त्यांन च विषय नाय हाय च वडील शिकवतच होते आणि यांची प्रेजें ते पण कन्सिडर करत नव्हते
हा हा. बरोबर आहे, टाइम वेस्ट होतोय ना
का तिथ पॅरेंट्स मीटिंगला बसवलेलीत काय माहित. तिथं बोलतेय म्हणून बसवलेले
कदाचित
त्यामुळे आम्ही गेलोच नाही जाऊ दे म्हलं तिथं लडगे तर हाय आमचा हात पाय घळूनच पडली
नाही नाही असं असं आहे आणि खूप कमी लोकांना शिक्षकांची दहशत असते ह एक एक नाही म्हणणारे नाहीच काय कोण पण बोला त्याला काय होत कोणपण येऊदे त्याला काय हो
अ नाहीले लई काय काय बोलतेय तू असा पेनाचा असा आवाज करायला लागला लेक्चरमध्ये एवढं बोलत्यात सर
हम्म हम
ते जरा लई शिस्त आहे सोडा त्यांना पण असे मध्येच काहीतरी टोमने मारगत एवढं त्यांना चांगलं वळण नाहीये वळण म्हणजे त्यांचे वि
कळलं कळलं हा
त्यामुळे ते आवडत नाही बा मला काय
जाऊच वाटत नाही मला ते मुलींना एक एक टोमणे म्हणजे असं ते फ्लटी बोलतात ते आवडते नाही
हा हा हा हा
तुम्हाला आम्हाला तर काय आवडत नव्हत आम्ही जात नव्हतो मी आणि आकांक्षा बाकीचे पण खूप जणांनी केल नाहीये.
हा हा हा
ह पण त्यांना एक असे दोन शब्द गोड बोलले की त्यांच्या ते चांगलंच लक्षात राहतं ना. त्यामुळे आम्हालाच ते बोलणार. आम्ही कधीच तोंड दाखवलं नाही ना बोललो नाही.
होय आणि हे आकांक्षेची तब्येत कशी आहे?
आहे आहे मस्त हाय ती आता गावी आहे तिच्या घरी आहे. होय ती तर म्हणाल्या मी अशी मला असं वाटायला लागले की जेवणावर माशी कशी झिंकत्या कणी तशी मी झिंगायला लागलो घरात
हा म्हणजे देवी म्हणजे आज पुन्हा आपण वाढतोय ना कधी कधी जरा
अभ्यास होईना म्हणून म्हणाल्या मला.
बरोबर बर एक मिनिट थांबा काय?
हा